हॅलो.
ना माझी काय करायला लागलीस?
काय नाही भा बसले बोल क आवरल?
होय आवरलं बघ तुझ आवरलं काय?
आवरलं बघा आवरूनच बसल जेवलीस?
नाही अजून. तर ना एवढ्या लवकर नाही जेवत आम्ही.
हम् हम हम.
हम्म घरातले?
हायेत हाय हाय मम्मी हाय पप्पा आता बाहेर गेल्यात. मामा ते टीवी ते बघत बस बसल्यात.
हा हा.
हा हा तुमचे मम्मी पप्पा ते व?
हम्म.
ते एकटो कुठ साहित म्हण येत इथं सगज.
आजी पण येता ना व हम्म हम्म. आमच्यात पप्पा गेलेत कामाला अजून यायचे दादा झोपलाय मम्मी आ आता दळायला गेलती आल्या.
हा हा ह.
मीच ठेवला आणि काय म्हणतेस.
काय नाही एव मानत. सगळ चला.
काय नाही मी पण बसले ते शेजारचं बाळ एक येतय झोपले उशज त्याला उठवाले उटनणारच. आणि आता मम्मी नेऊन मांडीवरन खाली घातल्या आणि आता हाला लागलंय हम्म
आज पाऊस तिकडं
आज नव्हता बाई पाऊस जरा पण नाही पाऊस आज ऊन छान होतं
आज भारी वाटलं नाही आम आमच्या इकडे पण पाऊस नव्हता बाई आज ऊन पडलेलं
होय इकड पण आमच्या इकडे इथ पण ऊनच होत जरा पण पाऊस नाही पाऊस असल्यावर गमत नाही बाई
होय जरा मी होते ग आमच्या पण पाऊस नव्हता काय नव्हतं तर भारी वाटालतं आज वाळ वाळ जरा छान वाटालत ग
वर आणि आता पाऊस नकोच बाई आता गणपतीच्या टायमाला तर टिपऱ्या तेन असत्यात त्यात खेळायला येत नाही बाई ते पावसामुळ
होय तुमच्यात बसवतात गणपती?
होय गौवर गणपती असते की आमच्या घरात.
हम्म हम् हम्म हम् आमच्यात पण असतय गणपती आमच्या घरात असतोय. आणि गौरीचे मुकट्या आमच्या मोठ्या गणपतीच्या इथ असतात.
हा हा आमच्यात मुकोट्याची नसत्या कळशीत नसत असत्या.
हम्म हम्म पानाची
होशस् च्या
हम्
मग
आमच्यात घरात आम कस बस
काय ते
घरात म्हटलं तसं बसवतय
हा हा
हम्म
हम्म हम्म भारी वाढतंय बाई तेवढंच एक पाच दिवस घरातले असतात दारात एक दहा दिवस असतात भारी वाटतंय हम्म गेल्यावरती खरं लई वाईट वरती गमत नाही काय नाही
हम्म
हम
हा
हम्म टिपऱ्या खेळाय जात्यास काय तू
होय जातेय की तुम्ही जात जातोय की म्हटलं
ह मी लहान असताना जायत होतो आता नाही बाई जात
हम् आम्ही जातोय बाई बहिणी आल्या की जातोय बग
हा
हम्म आम्ही बहीणी आल्या तर जातोय नाही तरर नाही जात
हा
हम् बहिण होय आमच्यात मोठ्यान असतय ह रात्रीच बारा एक वाजतय
एवढं वेळ
होय.
आमच्या कड नाही लयत लंय साडे अकरा पाव हम्म पोलीस गाडी फिरत्या ना ग म्हणताना.
आमच्यात परमिशन काढत त्या म्हणा आणि कसं आहे आम्ही आमच्या. सगळी जण जेऊन आवरून करून आम्ही दहा साडे दहाला जाते.
हा हा.
त्यामुळ उशीरपर्यंत तळत्याात.
होय, सारते की. भारी वाढते बाई खरं तेवढच गणपती मुळ गणपती बघू बघू तोय तोपर्यंत दसरा येतोय, दिवाळी हम्म. होय दसऱ्यात पण छान वाटते नवरात नसते नऊ दिवसाचं माज तर.
होय. हम् आमच्यात काय. इथ ह असत गणपती तेवढी मजा येत्या, कारण का गवऱ्या आनाय साडी नस सून
होय, आवराय मिळतेय ना? खेळ खेळाय मिळतय!
होय, आणि कसं बायका भरपूर नटून येत्यात ग त्यामुळ भारी वाटतंय बघायला. परत गाणे वगैरे हम्म.
गौरीच्या दुसऱ्या दिवशी भारी वाढते त्या अंगात आल्यावर. ते हम्म हा.
आमच्या इथं असते बाई, तीन चार पर्यंत असते.
तू एवढ आ
हो होय
हम्म, आमच्या हित किती पर्यंत असतय बाई, मी थोडं बघला ते अंगात आला म्हणलं की मी पण येतो.
हम्म, आम्ही पण जात आम्ही पण जात अगोदर जातोतो त्यावेळी होत बघ, त्यावेळी थांबत होतो तीन साडेतीन वाजे यंत त्यावेळी कसं शाळेला जात होतं ग, शाळा किती दहा ला असायचं. निवांत उठाव येत होत, आता कस कॉलेजला ते जस जायच चालू झालंय, जॉबला येतोय तस लयत लय अंगात ये पर्यंत थांबायचं. साडेबारा एक दीड पर्यंत थांबते आणि परत येते. नाही थांबत तेवढा वेळ. म झोप होत नाही, हॉस्पिटल मध्ये. होय झोप होत नाही ग, म चिडचिड. पण झाल्यासारखं होतय. म्हणुन.
आमची काही ड्युटी नवला असल्या त्यामुळ वेळानं उठलं तरी चालतंय.
हो तुम्ला आगली मी उठतोय सा. सहा साडे सहा ला उठतोय ग.
हा त्यामुळेच की झोपाय लागतेय.
त्यामुळे होय.
हम्म
नानी काय म्हणतेस. निवांत आहे बघ. बसले. आववरल भाऊ आता नाईटला गेला. जेवाय वाढून बसले. त्यातुन तुझा कॉल आला. बोलूया म्हटल कॉल वर.
हा
आणि काय म्हण
काय नाही बघ. नाईट असली का लवकर आवरायला लागतय स्वयंपाक.
होय आमच्यात तर सातला म्हणजे लागतोय बाई‌. नाही दिला की याणि दंगा करत्यात. म्हणून पहिले गडबडीत डब्बा द्यायला लागतो.
हो सॅमचा फोन यालाय मला.
व्हय हम्म चालतय चालतय कर मग तिला.
हा कर फुल या नंतर नानी. हा
हा हा
हो चालेल. ठेवु काय?
हा हा
हा बाय
बाय
बाय